झाला ना.
हू!
किती मिनटं झाले?
काय माहिती किती तरी झाले पाश
झाले होते.
हा.
थोडक्यासाठी
हो ना. हो. झाल कश तर करून टाकते हे काय रेंजचा खूप प्रॉब्लेम येतोय.
तकडे तो आणि किचन मध्ये तर रेंज नाही येत ना रोयला.
हो ना.
पाणखणीत
तुम्ही जेवला की नाहीत?
हो झालं‌.
हम्. शिव
हे काय आता आलीया खात खातीय.
होय.
हा. आम
लगेचे स
तुमचा आवाज नाही येत.
आता येतोय का?
हा.
हम्म. आधार कार्डच नाव आधार कार्डच नाव लगेच चेंन्ज व्हायचं आमचं तेव्हा. मॅरेज सर्टिफिकेट वगैरे नव्हतं लागत माझं लगेच झालं होतं.
हम्म.
बोल.
ते तेव्हाच्या वेळी लेखी देत होते आता लय निघालय. क्यू आर कोड पाहिजे हे पाहिजे.
नगरसेवक.
शु शिवच केलं की नाही?
तिचं करायचं आहे तिचं स्कूलमध्ये पण लागतंय. विचारताहेत.
ना तीच होतय लवकर तर ते
हा तेच ना ते स्कॅनरने होऊन जाईल तिचं लगेच.
मग लगेच होईल तुम्ही करा ना पटकन.
तेच ना. जन्म दाखल्याचं हे करून तिचं करून घ्यायला पाहिजे.
आहे ना, ते ओरिजिनल जन्म दाखल्याच.
हाय ना मग. आहे तिचं माय काढून ठेवलंय तिचं ते.
मग सुट्टीच्या दिवशी एकदा जाऊन पाऊस नसेल तर तुम्हीच जाऊन करून या.
तेच करायचे आ
हम्म. बाकी काय? तुमची तब्येत आहे ना बरी?
चालू राहू द्या माझा आवाज नाही आला तरी कट नको करू.
चालूच आहे मी बघ तेच इकडे दुसरा मोबाईल घेतलाय हातात आणि हेडफोन फोन लावलाय कानाला अ
ट्रान्सफर
तेच करते शिवच काय दंगा चालला.
काय
शिवचा दंगा काय चाललाय
शिवचा दंगा ती टी. व्ही बघतेय आणि खातीय
ओके
श्रियान काय म्हणतो आला नाही वाटतं आज?
मेला आला ना
आलाय काय?
येऊन गेला.
येऊन गेल झोपला असेल आता
झोपला असेल. येईल आता संध्याकाळी जेवन बीऊन येतो.
हा नाही
हो
त्याचा आणि त्याचा पण अभ्यास असेल आता
हो काल त्याला काल हे होत ना गुरुपौर्णिमा तर अ त्याला वहिनीनी तीन फुलं दिली गुलाबाची टीचरला द्यायला.
हा
आणि त्यानं काय केलं माहिती हाय का? अवंतीन फूल आणला नव्हतं म्हणून अवंतीला आणि कोण क्रिशांत म्हणून मुलगा हाय त्या दोघांना दिले आणि त्या दोघांनी टीचरला देऊन नमस्कार केला अन हा बसला तसाच आम्ही पहिलं तेच विचारलं तू अवतीला दिलस ना गुलाब
बापरे
हसलो आम्ही एवढं चौघ जण जन रात्री माहिती हाय काय
फोन आलेला ना
हो मस्ती करत होता रात्री खूप हो पप्पा पनवेलला गेलेले ना हो खूप मस्ती करत होता रात्री
हा
हम
हो खूप मस्ती असते त्याची आला की जेवून येतो म वहिनी भांडी वगैरे घासत असतात ना म झालं ना की म ह तेव्हा येतो
बरोबर
हम आणि सकाळी येतो गुड मॉर्निंग करायला हो
नदी तो वर जात नाही.
हम्म, तो तर रोज रडतो स्कूलला जाता
पाणी पी बाळ.